हॅलो बोला.
हॅलो काय करा?
काय नाही बसले सगळे मानसिक त्रास दे .
का हो काय झालं?
फोन केलाता गं कोण वा पा चौदा झालती चार हे च चारशे चोवीस मिनटं झालतीत डोकं पण चालं ना.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
आणि कट केलेत नवं.
मी तर फोन केलतो आणि ती मला काय तिचा आवाज मला येच नाही मी खूप हे झालो असू दे म्हणताय आता.
आता परत असल्याना करायचंच नाही मेसेज पण करायचं नाही आणि फोन पण करायचं नाही.
हम्म होय बरोबर आहे. सकाळी जेवले उपवास होता काल सोडलं.
किती वेळा जेवला?
एकदा जेवतात की उपवास नंतर.
हा मी एकदाच जेवले आता भुका लागल्या त्यांनी आ जेवणार.
हम्म हम्म जाऊन जेवा.
हम्म म रेसिपी सांगा कसली तर.
आम्हाला काय येत नाहीत ओ तुम्हीच सांगा आम मची मम्मी सगळं करत्या हा सांगा कि जेवतेच ती.
म मला दुसरं कुठलं येत नाही ओ. तुम्ही सांगा कि.
आहो आमची मम्मी तर मम्मी सगळं करत्या ओ मी काय करत नाही.
मग तुम्ही कधी शिकणार लग्न झाल्यावर काय बोंबलत बसणारा?
अगं रेकॉड होतंय असं काय बोलू नकोस.
मोडलं त्या नादात.
काय कराल्यास मम्मी काय करतात तुमची? घरात हाऊस वाईफ आहे काय?
गारमेंट.
होय आमची मम्मी गारमेंटला जात्या. तुमची मम्मी
आजी पण आहे ना?
होय आहे की का?
ती काय करत्या? ती काय लोकांच
आजी काय करत्या?
घरातच बसत्या. घरी बसून असत्या. ते तुम्हाला कशाला पाहिजे? ते तुम्हाला कशाला
हां हां चालेल, अहो असं सिरअस बोललो विचारलो आजी म्हणजे वयस्कर आहे का? कशी आहे?
असत्या घरीच असत्या.
हो हो.
हम्म जर ती पडल्याली मधी म्हणून
कुठं पडलेली?
काय लागलं बिगलं नाही ना?
कुठं गेलती तिथं पडल्याली कुठे पडल्याली?
कुठं?
कुठं चालल्याली चालत शेताकडं आणि तिथं मधेच
वयस्कर असल्यामुळं तुम्ही मग कशाला
वयस्कर असल्यामुळे तुम्ही कशाला पाठवून देता मग आजीना तुम्ही घरात बसताना आजीला पाठवून दे
का?
ऐकत नाही ती स्वतःच खरं करत्या.
आजीला कोणती रेसिपी येते का?
आजीला सगळ्या रेसिपी तुम्हाला किती
मग आजीला द्याना मी बोलते आजीसोबत.
नको नको आजी झोपल्या आमची
झोपल्या का मग तुम्ही काम कशाला लावता आजीला झोपल्या तर
आम्ही कुठं काम लाव लय.
हम्म करत नाही का आजी काम
नाही काय काम करत. जेवत्या फिरत्या झोपत्या जेवत्या फिरत्या झोपत्या एवढंच करतेया काम.
मी आजीला तुमच्या घरी तर एकदा बघितलंय काम करताना दुसऱ्याच्या. करत्या कां दुसऱ्या इथं काम?
मुळा तर जातच नाही ती आमच्या पलीकडे आजी तुला तुझ्याकड तेवढं जाते.
हा हा ती तर हिच्या पेक्षा. खरं हाय कां
होय
हम् मग तिज हिज आणि तिच जुळतय काय?
जुळतय काय आम्ही जुळतय म्हणतो आमची भाषा वेगळी आहे हो
मधल्या विभागात आहे का तुम्ही. कन्नड का बोलत नाही मग.
कन्नड आमच्या घरात कोणी बोलत नाही. मी अन माय मराठीच बोलते. तुम्हाला कसं माहिती की आमच्या इथं यायची
आम्हाला माहित आहे हो म्हणून मी म्हंटलं.
आजी आमची वारल्या हो.
हह कवा वारल्या?
आता वर्ष होणार.
हम्म हम्म.
दोन महिन्यान हम्म अटॅक आला.
हा हा चांगली होती का? बाजूची आजी तुमची.
आज्जी चांगली होती की.
हम्म हम्म
तुमची कशी आहे तसंच आहे आम आमची आजी खरं तर कुणाच काम करत नव्हती.
आमच्या जिजला आवड आहे हो म्हणून करते असू दे तिकडे करू दे तिकड समाजसेवा करते की असुदे की की सेवा तर करत्या.
आ
समाजसेेवा करते समाजसेेवा असुदे की करूदे. राहत कोणत समाजसेवा घ्यावं असं म्हणतात.
हम्म हम्म काय म लोक. फसवायल्यात हो चौदा मिनिट किती मिनिटं बोला सात मिनिटं बोलवून कट करल्यात कट करल्यात
हम् हम्म करू देत करुदे तिला तुम्ही लय त्रास करून घेऊ नकासा.
आता बास करणार हे कार्य आप डिलीट करून टाकणार.
हम्म हम्म चालतंय घ्या करा करा. आणी काय कॉलेजला कितवीला हायसा?
कॉलेजला लास्ट इयरला आहे.
कोणती डिग्री आहे?
डिग्री आजून होनार आहे पूर्ण.
कोणती डिग्री घेतलाय डिग्रीच नाव बी काँम मी बीबीए कराय लागलोय.
बीबी मध्ये काय काय अस इन्फॉर्मेशन दे्णार आम्हाला?
इन्फॉर्मेशन काय हेच सब्जेक्टच असणार कि त्याच्यात पण. खर जरासं बीकॉमच्या वरच्या लेवलचे सब्जेक्ट असतात.
मग सांगा ते पण आम्हाला.
समजून कस सांगायचं?
म्हणजे विषयचे नाव सांगा.
आता काय लक्षात नाही हो माझ्या. हॅलो. हम्म तुम्ही कुठल्या कॉलेजला आहेस?
आम्ही इकड खालच्यात तळाला या कन्या काँले
हा हा.
आता हम् काय मग आणी? आता माझ्या नंतर आता मी तुम्हाला कॉल करू काय? हम्म मी तर आवडतो आतोय आवाज. नाही मला एक कॉल झाल्याव कुठला आहे को येणार आहे अजून
हा हा कुणाच येणार आहे ओ?
हा मग तुम्ही कोणत तो परत बघा.
हा- हा.
तू कोन मगाशी मेसेज केला त्यांनी बघितलीत काय? मगाशी मेसेज केल तेनी
मगाशी मेसेज कुणाला केलोय तेनी केली नाहीत ओ.
इथे माझ्या इथे पण कोण नाहीयेत ना मग त्यामुळं.
हॅलो! आमचं सकाळी आम्ही पाचला उठतोय आणि क्लास आमचं पाउणे सात ला असतंय.
अहो मी तुम्हाला डेली रुटीन विचारलं नाही तुमचा क्लास कॉलेजची तिथे टाइमिंग विचारले.
टायमिंग आठ आम्ही खरं कॉलेजला नऊला जातोय ओ.
का ओ एवढा का वेळ?
क्लास लास जाते तुम्ही?
आम्ही जातोय की आम्ही पण क्लासला जातोय खर आम्ही कॉलेजमध्ये टायमिंग मध्ये जातोय.
मग लास्टचे विषय सांगत की बीबीएचे.
थांबा एक मिनिट जरा फोन याय लागलाय.
ए कट करू नकोस.
हम्.
कुणाचा फोन यालाय?
ती एक कॉल एक दिदी आहे तिचा फोन या लागलाय म तेनी कॉल करतो म्हणा लागल्यात मग तुमचं झाल्यानंतर तिच्याशी तिच्या्याशी बोलायचं आहे म्हणून.
कट कर चल. काय तुमची मम्मी, काय आम्हाला लय ताप व्हायलाय बाबा
का? हो.
तुम्ही मग तुमचा विषय सांगा की.
हॅलो.
दोन मिनिटं थांबून बघ विचार बघून सांगा, एवढं काय.
हां हां, जरा बघते थांबा एक मिनिट जरा कॉल या लागलाय त्यांनासनी मेसेज हे सांगतो आणि तुम्हाला बोलते तुमच्याशी एक दोन मिनिट थांबा. आम्हाला हे तुम्हाला हे पाहिजे आहेत ना?
विषय पाहिजेल आहेत बघा.
हा सांगतो बघा. इंटरनॅशनल बिझनेस अ एक असतोय.
काय काय?
इंटरनॅशनल बिझनेस ओ, बिझनेस आपण जर भविष्यात करायचा असेल, तर त्याच्याबद्दलची माहिती अस सगळं हां.
बोलून सांगालाय का काय, इंटरनॅशनल हां बोला पुढचं.
आओ असं कसं बोलता तुम्ही?
आणि-
अं आणि बिजनेस इथिक्स डिजिटल मार्केटिंग, प्रोजेक्ट किंवा इंटर्नशिप असत्या आणि इलेक्टिव्ह मध्ये फायनान्स मार्केटिंग, एच आर, बिझनेस, अनालिसिस या चारमधनं केला तर चांगलाय, पुढे तुम्हाला एमबीए तेन करायला येतंय, तुमच्यात कोणतर घेणार असेल तर पण सांगा चांगलं हाय बघा.
मीच येणार आहे. तुमच्या इथे कुठल्या कॉलेजला आहे. कुठल्या? कॉलेजला आहे तुम्ही.
मी व्यंकटेशला आहे.
म व्यंकटेश्वला बी बी आहे?
हो आहे की, तुला माहित नाही का?
म्हणजे चांगलं शिकवत नाहीत असं म्हण म्हण शिकवत नाहीत.
कोण सांगितलं तुम्हाला?
हित आमची मैत्रीण आहे ती सांगत होती. कोण पोरं येत नाही लेक्चरला म्हणून.
हा हा. नाही चांगलं शिकवतात की.
हम्म हम्म चालतय, म आमचं पण ऍडमिशन करून द्या कि. मग येऊ शकतो काय, बीकॉम मधून?
काय म्हंटला? ऐकू ना झाला तुमचा रेंज नाही आहे का तुमच्याकडं?
बिकॉम मधून आम्ही येऊ शकतोय काय विचारलो.
बीकॉम मधून कॉलेजमध्ये विचारा कॉलेजमध्ये येऊन चौकशी करा मला पण काय माहित नाही हो
कॉल करा की.
चेक करा.
अ चौकशी करून सांगते का तुम्हाला. विचारते. हा हा चालेल चालेल.
म अनेकदा जेवत नाही काय?
नाही हो तुम्ही जेवा.